हॅलो. काय चाललंय?
काहि नाही.
हाव काय? अ झालं जेवण.
जेवण झालं दुपारी आता संध्याकाळच..
हम् हम् काय म्हणते पाणी पाऊस तिकडे? हो चहा पाणी झालं आमचं. झाला आमचा चहा पाणी केली आत्ता..
हम्म तेच ते म्हंटलो.
ते पाणी पाऊस तिकडे
पाणी पाऊस तर चांगला आहे
हौ काय आज बंद
आज बंद आहे.
हम्म
आजून तर पूर यायला नाही
हम्म.
हॅलो.
हा बोला.
काही नाही मी याच्यावरन म्हटलं आता खरचं लावू
हो ना आजचं केलं चालू की काय?
चालू तर केल पण ती
हम्म हम्.
हम् एका जणाला पाच वेळ लावला
हौ ना हौ ना वा वा. मी लाईन
मी आजच केलं ओ पण ह्यांनी ते केलंच नाहि.
हम्म
मग कसं काय माहित झालं?
हा अरे मला फोन आलता म पहिले चालू होतं पहिले काय आले नव्हते पैसे
हा
मग ते मगवा आज मला फोन आले की काय केलं मी म्हंटल बंद आहे माझं
हं हं हो ना हो ना मी उघडल तरी दवाखान्यात गेलोय
हम्म
हम्म मी म्हंटल आता एक दोन म्हणजे दिले गेलेत म्हंटल
गेल्या नाही काय पाणी पावसाचे कुठं फिरायले
नाही
मस्त चिखल दरा इकडे तिकडे जा आता
हो पण आता शाळा हा
आम्ही गेलो होतो. खूप दिवसापासून गेलो नाही आता एक वेळ गेलो होतो हम्
आम्ही काय गेलोचं नाही बाई कुठं.
हो
जाऊ आता
हम्म शाळा लागली की काय होत नाही जाणं फिरणं हम्म
हम झाला चबनी
छाव झाला
हो
हा
च ना से का म्हलं
हम्म
ते झालंस तु नच आहे पण
हम झालेस काय मी झाले अस
हम्म.
किती आहे पाच मिनिटात आहे कि दहा?
पाच मिनटाच नाहीेत आहे अठरा सेकंडच आहे
आठच आहे काय?
हा, एका मिनिटाच्या आतच आहे ते
ठीक आहे मग
आता मी बी लागन तुम्हाला पाचशे हॅलो हॅलो
हॅलो
हा मी लाईनमधला पास वेळा तर मीला पासे
बंदनी होनरेला